हा बरं झालं आलास. तेच मला पण वाटल लागतय का नाही काय नाही? ग आत्ताच उठल्या आजार झोपल्या होय?
आज रविवार सुट्टी.
हो आज रविवार सुट्टी तर झोपाच काढल्यात नुसत्या.
हो काय बैठक विला वगैरे नाही काय जात?
अगं नाही ग माझा पाय दुखतो ना, त्याच्यामुळे तेव्हापासून मी बरेच दिवस झाले गेले नाही.
हो काय?
हा ते बसायला जमत नाही ना जास्त खाली त्याच्यामुळं मग गेले नाही.
झालं का?
हो जेवण वगैरे दुपारीचं झालं. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी.
आज काय बाबार संडे तुमच्याकडं बेत असल.
मची.
तेच मछी.
आधी मच शिकमत का आणि हे त्यांच काउंटच होत नाहीे का झिरो-झिरो होतोय.
माझ्या इथं एक पॉइंट चार झालं अकाउंट
बॅडमिंटन.
हा,
तर झालेलं पण आता इथून नेमटं वगैरे काहीच हा दाखवतय वर दाखवत.
हा वर दाखवताय आहेत ना मीन
तेच म आबर
आज कुठली डिश आहे मी फिशचा कोणता प्रकार आहे.
अ आज फिशवररी होती. नाव नाही मला पण माहिती ग मघच होते कोणतीरी रेसिप का रे अगं काय केलं आम्ही दोन प्रकारचे केलेले मी आज. रस्सा आणि फ्राय.
हा.
नंतर ते फ्राय मध्ये आहे ना अ पहिलं त्या मच्छीला स्वच्छ धुवून घेतला आपण का मग त्याला आहे ना मीठ थोडस मीठ मसाला आणि लिंब पिळून ठेवायचं थोडस हा आपला लाल तिखट असतो तो तो मसाला. थोडा गरम मसाला वगैरे लावला तरी पण चालतो असा तो त्याला मिक्स करून असा ठेवून द्यायचा थोडा वेळ. आणि थोडा वेळ म्हणजे ते ह्याच्यासाठी ठेवून द्यायचं मिक्स व्हायला. आणि नंतर तेला तव्यामध्ये तेल टाकून त्यात लसूून वगैरे टाकायच आणि अ दुसरं एका प्लेटमध्ये काय करायचं थोडसं तांदळाचं पीठ त्यात परत मसाला मीठ थोड थोडस घ्यायच. त्याच्यामध्ये ती मच्छी आहे ना ती अशी सगळी पडून अस कवर करायचं.
हम्म-हम्म-हम्म कोटिंग केल्यासारखं.
हा कोटिंग करायचं पूर्ण आणि मग ती आपला तेल ठेवतोय तेलामध्ये लसूण थोडं करपलं ना का म त्याच्यामध्ये ते टाकायचे. फ्राय करायला आणि त्याच्यामध्ये आहे ना मी काय करते वरून पण लिंब पिळते अजून. मग ति जेवढं जास्त लिंबू पिळलो ना तर तेवढं हे होतं.
छान लागत असेल हा टेस्ट.
आपण म्हणजे लिंबाच्या ऐवजी कोकमच अ ते कोकमचा रस असतो ना. तो टाकू शकतो किंवा चिंचेचा कोळ पण टाकू शकतो.
ते लईच वास श्वास येत नसेल जास्त.
त्याच्यासाठीच ते टाकायला लागत लिंब आंबट सगळं.
आणि ते मी ऐकलेलं की कोणी कोणी रवा लावत.
ह तांदळाच्या पिठाऐवजी रवा पण आपण वापरू शकतो बोंबिल असतात. ना बोबील त्याला तो रवा म्हणजे त्याच्यात छान होतात. रव्याचे
अच्छा.
त्याला पण ते असे कडक कुरकुरीत व्हायलाय ना बोंबिलांना मधून चीर पाडावी लागते अशी. मधून.
हम्म हम्म.
आणि ओले हा हा त्या पाणी असतो ना ग तर ते चीर पाडून आहे ना. काही लोक काय करतात असं ओजन ठेवतात त्याच्यावर त्या बोंबलांच्या ह्याच्यावर. हा मग त्यातलं सगळं ते पाणी नि निघून गेलं ना मग चांगले कुरकुरीत कडक होतात.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम. मग काय मस्त हाय बाई.
हो आणि रस्सा मध्ये काय करायचं तुम्ही खात नसाल.
हा. हा ते जमत पण नाही एवढं आवडत नाही पण आमच्या घरच्यांना आवडतं ना. आणि ते जमत नाही म्हणून त्याच्या आम्ही नादीच लागत नाही.
आणि रश्या मध्ये कसं केलेलं मी अ आपला असा नॉर्मलीच लसून टाकून त्याच्यामध्ये मच्छीला तसच ते चिंच वगैरे किंवा आंबा आता आंब्याच सीझन होतो ना तेव्हा आंब्याच्या फोडी करून टाकायचो. आणि मीठ मसाला हळद वगैरे ते सगळं फोडणी द्यायला टाकायचं त्याच्यात सगळं म्हणजे एकत्र ए मच्छीवरच टाकून घेते मी सगळ मीठ मसाला हळद वगैरे आणि तेलात लसूण टाकून ते फोडणी देते लगेच आणि मग पाणी वगैरे टाकून आणि मग झालं का कोथिंबीर वरून टाकायची. अं मला नाय आवडत वाटण वाटण पण टाकतात खोबऱ्याचं. मला आवडत नाही मच्छीमध्ये वाटण त्याच्यामुळ मी टाकत नाई. कोलबीचा वगैरे रस्सा असतो ना कोलंबीचा त्याच्यामध्ये ते कांदा खोबरं त्याच वाटण टाकते.
तिकड पण कोकणातलं सारख्या इकडच्या आमच्या इकडच्या माशांच्या चव नाय लागत गोड्या पाण्यातली खा
मग नाही इथे पण नाही इथे पण मी खात नाही पार्सलची बाजारातली मच्छी नाय आम्ही खात. आाम्ही मुरुड साईड ची आणतो मग ती समुद्राच्या साईडची असते ना.
हा मग ती खारी चांगली लागते हो.
हा. तिकडची आणतो नाहीतर मग आमच्या गावाकड वगैरे असेल ना तर तिकडून आणतो. ह्या आमच्या इथे म्हणजे बाजारात आपल्या मार्केटमध्ये जी भेटते ना ती पार्सलची असते आणि ती खूप दिवस सा आधी आणलेली असते ना ग बर्फामध्ये ठेवलेली?
हा स्टोर करून ठेवलेली असते.
हा त्याच्यामुळे मग ती पण नाही ती नाही मी मी पण आम्ही आणतच नाही ती आणि मगग पण असते. भरपूर.
हा हा हा.
तीला चव नाय लागत चांगली. तुम्ही काय बनवलेलत आज?
दाळ खिचडी.
दाल खिचडी का?
हो, म्हणजे वरण भात वेगळा वेगळा शिजवायच्या ऐवजी डाळ जास्त टाकलीन तांदूळ
फूडनी देऊन वरण भात सारखं शिजवला हळद मिट टाकून.
हो काय हिला आवडते माझ्या मुलीला आवडते तशी दाल खिचडी मी काय करते, डाळ भात आपली रेग्युलर असतात तसे सेपरेट सेपरेट करते आणि नंतर मग ते दोन्ही एकत्र करते, थोडस पाणी पातळ करते.
हा हा.
आणि त्यात वरून मग, लसूण कापून लागत तिला.
अच्छा.
असं भरपूर चार पाच पाकळ्या लसूण कापून घेते, आणि त्याच्यात मोहरी लसूण आणि मसाल्याचा तडका.
अच्छा.
तो लागतो तिला, आणि मग त्याच्यानंतर थोडस शिजवलं का मग झालं. त्यात कधी कधी तिला तूप पण म्हणजे टाकते.
हा. हा. ह.
तिला कधी लागलं, आवडलं, तर सांगते ती मला, तुप टाक म्हणून मग तेव्हा टाकते. अ आणि हे असेल ना तिला ताक लागत, स्पेशल हा, ताक असेल तरच ती डाळ खिचडा खाते.
अरे बापरे, हा ते कॉम्बिनेशन छान लागत असेल.
हा, ते छान लागत ताक असेल तर चांगलं लागत, लोणचं.
आम्ही त्या हे असल्यामुळे केलं तेच, करूया म्हटलं दोघांसाठी त्या त्यात आमच्याकडे गॅस नाही ना अजून आलेल्या, शिफ्टिंग व त्यामुळे ते छोटा स्टोव नाही का गॅस सारखा तो खाली छोटा एक किलोचा गॅसची टाकी असते.
हा. हा. हा.
माझ्याकडे, मग ते म्हटलं त्याच्यावर कस जरा वेळच जातो, मग एकत्र शी शिजवून घेतलं डाळ आणि भात
हा वेळानंत एकच वर्ष एगडी हे ना हा, मग त्याच्यामुळं टाइमच लागतो तो आम्ही आहे ना, माझ्या इथे पूजा होती त्यावेेळेस आणलेला आहे, तसा तो म्हणजे गॅस शेगडी आणलेली. मोठे मोठे जेवण बनवतात
हा. हा. हा. हा. हा. हो, असते असते
आपला हा रेग्युलरच सिलेंडर लावायला लागतो त्याला मोठावाला
ते माझ्याकडे हो जाम फास्ट, माझ्याकडे नाहीच ना रेग्युलेटरच नाहीये ते राहील तिकडच तिकड जमा कराव लागतं ऑफिसला तेव्हा आपल्याला ट्रान्सफर करतात.
मग तिथे पण प्रॉब्लेम होत असेल आता
त्यांनी घरच्यांनी मेस वगैरे लावली असेल बाहेर मिरचा डब्बा आणायचा.
हम् हम् हम्
बाकी अजू काय चालल
अ बाकी काय आता जस्ट तुझ्याशी फोन व बोलता बोलता पाऊस आलाय
अरे बापरे आमच्याकडे पाठवा आम
थोडा आहे ग जास्त नाहीय आम्हाला पडू दे पहिला हा इकड पडू दे थोडाच आहे
पण तेच ना मानाच पान तरी झालं आमच अजून कस काहीच नाही झालं हो
तसा पडलेला ग सात तारखेला पण त्याच्यानंतर काही पडलाच नव्हता तो आज पडलाय जरा बरं वाटत गारवा य तो ना
हा हा हो तर गार हव लागते
तेचपशामुळे म्ह जरा बर वाटत झोप वगैरे लागते रात्रीची चांगली
हा हा हा हा
असं होतं
बाकी
बाकी चाललंय ठीक मस्त अ झालेय मी कट करते
झा गप्